हो आवाज येते. हा बाकी काय चाललंय जेवण तर झालं मका?
हो जेवण आता झालं आता बसले. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री मेसेज टाकलेला तर रात्री तर लाईटचा प्रॉब्लेम मुलांचा अभ्यास घ्यायचा होता ते राहिल. आणि मग तर वर आवरून जरा झोपली काल घंटाळा आलेला मग म्हट आता निवां तुम्हाला कॉल मेसेज टाकला फिर्याद
ह तुम्ही काय घरी कामं करता की काय करता.
घरी मी निवांत आहे हाऊस वाईफच आहे आता शेतीशी नाही शेती आहे ना आमची मग आता कस पावसाच्या पिण्यावर शेत भात असते आमचं मग ते आता पाऊस नाही त्यामुळे पाऊस ज्यावेळी लागेल तेव्हा आमची कामं शेतातली चालू होणार
हो म्हणजे काय काय काय तुम्ही करत असता ते
हा हो शेती शेतात जातोय ना मी हा भात तांदूळ तांदळाच भात असते ना ते
हा हा हो हो हो हो हो मग बरं आहे ना ते म्हणजे तुम्ही काहीतरी करताय अससं म्हणजे घरीबसून हा वेस्टर्न आहे तुम्ही
मेन म्हणजे कोणतं आम्हाला ह उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आमच चार महिने पावसाच्या पाण्यावरच आमची शेती असते ना. त्यामुळं आता चार महिनेच आमचं काम तिथन पुढं उन्हाळभर नोव्हेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत आमचं हेच म्हणजे प शेतातली कामं नसतात निवांतच असतात. ते मग घरी आम्ही दुसरं काय काम नाही घरातली तेवढी काम
वर्षांचे दोन वर्ष एक शेती असते तुमची असते कि ना दोन वर्ष वर्षातले दोन शेती असते ना आता पावसात असणार.
पाऊ फक्त पा फक्त फक्त पावसाळ्याची शेती आमची म्हणजे तीनच पिकं आमची येतात ब भा भात नाचणा आणि भुईमूग असे तीन पिक आमचे असतात वर्षातून एकदा ते करायची पण उन्हाळ्याच्या पाण्यावर पाण्याचा प्रॉब्लेम पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे उन्हाळ्यात शेती करण्यासाठी पाणी कुठून येणार.
पाणी पिते काय तुमचं? आहे ना ते टुवेल वगैरे असते ना तू तळा वगैरे नसते ना.
नाही नाही नाही ते म्हणजे पाणी आमच्या प्यायसाठी प गावाला पाणी खर्चासाठी पाईपलाईन टाकून दुसरीकडनं दुसऱ्या गावातून स्कीम आणली ती तिकडून प्या पाणी खर्चासाठी आणि पिण्यासाठी पाणी आमच्या इथं काहीच नाही. तळा आहे तो पण छोटा तिथं म महिला लेडीज आपल्या कपडे धुण्यासाठी परत जनावर धुण्यासाठी हे पुरुष मंडळी लेडीज असं जातात. छोटा तळा आहे तिथं आणि मग रोज
म्हणजे ते काकीचे हाय पिढी आहे तुम्ही तसंच जिंतात यार आजीनं पर्यंत अस य हो.
ग्रामीण भागात हाय म्हणल्यावर तसच जी करणा पाय करण भागच आहे ना सिटी मध्ये असल की जरा हे असतंय.
झालं ना की आता ग्रामीण भागमध्ये आणि सिटीमध्ये काय चेंजेस आहे तेच ये आजच टॉपिक आपल्याला छान म्हणजे तुम्ही सांगितलंय मला भे टॉपिक ते म्हणजे तुम्ही दे ग बघा ती तिथे शेती करताय तुम्हाला फक्त तीन महिन्यातचं शेतीचा काम असतो ग्रामीण भाग मध्ये मध्ये आणि सिटीमध्ये काय ते नोकरी वगैरे करतात तर आपल्याला काय भागदौड करावच लागतं. हाय की ना म्हणजे गावात अ म्हणजे गावातले काय आपल्याला शेती केली ना की बा फुल बॉक्सांचे आपले स्टोरज असतात हाय की नाय तांदूळ ह ना अजून काय तुम्ही केलं त ते ते पण तुमचं म्हणजे स्वतःचे घरातले बारा महिन्याचे हाय.
हम्म बा बारा महिने आमचं काम हाहेच की म रोजचं अ रोज कपर उठून आपला दिनचऱ्या आपली चालूच असते मग लेडीजांची तशी हाय आहे चालू दुसर
हा हा ते त आहे ते छोट मोठं काम तर असतेच असं मी नाय सांगत. बाबा पण सिटीमध्ये कस हाय ते बाबा उठून आपल्याला जॉबवर जायचंय आणि पूर्ण दिवस आ पण हजरी केली तरच आपल्याला तो पेमेंट मिळणार असंय.
असं असतं हो आमचं तस नाय आमचं कस निवांत तन हाईत म्हणजे चार महिने फक्त काम तिथंन पुढं दि निवांत आपलं काम सहा महिने दिस अ घरातली कामं आवरायची आणि झोप दिवस मग झोपून काढायचं दुसरं काय नस
हा पण लेडीजना काय असं बघा की पहिला ते घरातल घरातच काम करायचं आजकाल सर्व लेडीज ना ऍक्टिव्ह झाली एज्युकेशन वर ऍक्टिव्ह झाली. काय ना काय म्हणजे छोटं मोठं ते काही असतात ना घरगु उद्योग ते कामच जसं की शिलाई वगैरा हा
तेच कायतरी करायचं माझं हे होतं पण कणी आमच्या इथं कसं मेन म्हणजे वाहनांचा प्रॉब्लेम हाय. एकच बस येते सकाळी साडे नऊला ती संध्या काळी न स आपली मुक्कामची बस येते ती नऊ वाजता म दोन दे दिवसभरात म जर आपण कुठतरी क गेलो बाहेर जॉबला किंवा कायला मग दिव जर आपण पाचला आलो तर येण्याचा प्रॉब्लेम. आणि येणं पण हाय म्हणजे लहान मुलं अजून मुलगा लहान आहे ना. म त्याला ठेवून जाणार कसं म्हणून म अजून काय बघितलं ना. मुलगा सहा वर्षाचा हाय ना मुलगी आता मोठी झाली त्यामुळ तिज काय टेन्शन नाय. पण मी मुलगा जरा लहान आहे अजून
हो बरोबर सांगितलं तुम्ही माझं पण
आणि त्यात कसं एज्युकेशन पूर्ण झालं नं कंप्लीट केलं नाय लहान वयात लग्न झालं त्यात मुलगी झाली मग तिजा ती मोठी होईपर्यंत घरातली कामं तवर शेतातली कामं मग ते राहिलं ते राहिलंच मग पुरं काय शिकलोच नाय. फक्त बारावी बारावी बारावी केली आणि मग श शिक्षण पण बंदच केलं.
हो हो हो.
हम्म.
हम्म आणि तुम्ही सिलाई वगैरे पण करणार त तुमचं म्हणजे सिलाई बी नाई होणार.
त्यात मला इंटरेस्टच नाही लग्नाच्या आधी मी शिक कायला जात होतो पण ते एक दोन वेळा मी शिकले पण ते आणि नंतर मग ते माझ्या डोक्यात बस ना की असं ब्लाऊज शिवायचं असतं तसं शिवायचं असतं. नंतर मग ते जमना म्हणून ते बंदच केलं मग दुसरी माझी कसं कपडे सगळी ब्लाउज तेन माझी मैत्रीण आहे तीज्याकडच मी शिवायला देते ती म्हणते मी शिकवतो तुला शिक जरा तुझं तुझं जरी श शिव. नाही मला ते न्हाय ज्यात इंटरेस्ट नाही त्यात मग आपण किती जरी डोकं लावलं तर ते त्याचा काय उपयोग होत न्हाय म्हणून ते डोकं लावून काय त्याजा अपयोग नाही आप ल दुसरं जे त्या दुसरं कायतरी करायचं मग आता. जरासं आणि एक मुलगा मोठा झाला एक दोन वर्ष कि म काहीतरी करायचं मग आणि तुमचं काय?
म तुमचं काय मगान चाललंय?
माझं काय नाय मी फक्त सिटी मध्ये राहते, कसं
मग तुम्ही काय जॉब करताय काय? घरीच अस
नाही, नाही मी आता घरीच आहे पहिला लग्नाच्या आधी करायची जॉब पण काय म्हणजे काय पहिला जॉईंट फॅमिली होती मग ते आम्हाला ते जॉईंट फॅमिली म्हणजे काय पुढची पिढी आहे ना, तर ते त्यांना काय असं, म्हणजे तिकडेच राहायचं जॉब नाही करायचं असं. तर म नंतर माझा तो मुलगा झाला, मुलगा झाल्यानंतर ते घरातले काम वगैरा आणि त्याला शाळेला वगैरे पाठवायचे तर म्हणून म नंदा सोडून देत, हा
ते मग, ते गावी, गावातून तुम्ही सिटी मध्ये राहायला आला.
आत्ता झाले हा, तीन वर्ष झालं.
आलाय काय! हा, हम मे म तुम्ही आलाय तर मग एकटयाच आहात, मग जॉब का करत नाही तुम्ही सिटी मध्ये असून तुम्ही?
अरे पण तू माझा मुलगा अजून लहान आहे ना, तू सकाळे जातो शळेतला. ठीक आहे, आणि म्हणत घरातले काम, आणि घरातले काम संपवले की तो येतो.
मुलं लहान असली कनी बाहेर आपल्याला काय तरी करायची इच्छा असते, पण मुलं लहान असली की काय चालतच नाही.
चालत नाय, आता ते की नाय ह्याच्या एज्युकेशन वर आपण कॉन्सन्ट्रेट करा पाहजे कि बाई पुढे त्याला प्रॉब्लेम हो, हवे
हा म्हणूनच, ते आता त्येजा विचार करायला लागतोय ओ, पोरसने शिकवलं पाहिजे आता तरी हे मुलांच्या शिक्षणाशिवाय महत्वाच काय नाय, बघितलासा नव्हे. मग त्यांना चांगलं शिकवून हे करायच हेच की, त्यांचा अभ्यास घ्या त्यांचं सगळं बघा त्यांना सगळं शिकवा त्यातच वेळ जातोय मग
हो, तेच की आणि म्हणजे काय आपल्याला लेडीज साठी ना म्हणजे हाय, घरी बसून खूप काम आहे सिलाई वगैरे आहे ऑनलाईन काय तरी शिकवायची असेल पार्लर, मेहंदी वैगैरा, हाय की नाय. कोण कोण ना चार वगैरे पापड वगैरे बनून
होय पापड बनवतात चटणी बनवतात आणि आपल्या इंस्टाला फेसबुकला ट टाकतात असं ते करतात कोणकण भरपूर करतात
जरी टिफिन बनवतात म्हणजे या लोकांना ते घरी कोण नसेल जना म्हणजे जमत नसेल तर ते तिफिन लाव बाबा मला दन ट टिफिन पाहिजे ते पण त्यांची इन्कम असते म्हे ग
भरपूर लेडीज म्हणजे असे आता की पुरुषाच्या पुरुषाला खांदा लावून प्रत्येक गोष्ट काम करतात
ह
एवढ्या लेडीज आता पुढं म्हणजे पन्नास टक्के हे येत आहे ना ना त्यामुळे भरपूर हे करतात की आपण कमी पडू शकत नाही कुठंं हे करत म आम्हाला मला पण काय करायचंय पण मुलगायच जरा हे ते म्हणून जरा असं अक थोडे दिवस थांबायचं
हा आणि त तुम्ही काय तुम्ही नंतर तुम्हाला काय ग्रामीण उद्योग मध्ये तुमच्याकडे काही चॉईसेस नाही ऑप्शन नाही कि बाबा इथे काय उद्योग असेल ते घरी बसून काय तरी उद्योग करू शकता आपण काहीतरी सुविधा म्हणजे आप आपल्याला काही फॅसिलिटी असेल ट्रॅव्हल वगैरेचे आपण जाऊन तिथे पण करू शकतो का पण तुम्ही एकदम जास्तच हे झालंय कॉन्स म्हणजे ह का सिटीमध्ये काय हा आपल्याकडे सगळे ऑप्शन आहेत म्हणजे आपण का घरातले बाहेर गे रिक्षा ऑटो वगैर ट्रेन वगैरे सगळ सुधा आहे असं आणि सिटी म्हणजे काय आहे आजूबाजूचे लोक खूप असतात ना
होय आणि मेन म्हणजे सिटीमध्ये कोणता ना कोणता तरी जॉबचा हे आहे जो ऑफर य तेच म्हणजे टिफिन जरी सिटीमध्ये कस असत त्यांना करायला जेवण करायला वेळ मग ते टिफिन ऑर्डर येते कधी म्हणजे आपण तिथल्या तिथ घरी बसून हार बनवू शकतो असं काहीतरी आहे जॉबच भरपूर भरपूर काम सिटीमध्ये तसं आपल्या ग्रामीण भागात काहीच नाही हो कायतरी म्हणजे दुसऱ्यांच्या कामावर जायचं आणि ते करायचं मग इथल्या महिला कशा आपल्या कोणाच्या तरी घराच्या काम जा कुठेतरी हेला जा कोण भांगला जा असं
मग आपल्याला इन्कम पण भेटत नाही हे ना आणि आपल्या मिस्टरकडे पण आपण
ते दिवसाला तीनशे रुपये हजरी चारशे रुपये हजरी अस तर त्या इन्कम वर जायच आपण
बरोबर सांगितलं
हम्म चालतय इकडून करते काय ताई आहे कॉल मी
हा हा ठीक आहे चालतंय